ठेवू. हा.
येतोय का आवाज?
येतोय येतोय. तुम्हाला आवाज येतोय का माझा?
हो हो येतोय. हम हम. झालं का सकाळचं चहा पाणी?
हो झालं. चहापाणी झालं.
चहा पाणी झालं का?
हो हो झालं झालं. हे ॲप तुमच्याकडे चालू आहे का?
हा.
अच्छा. ओके ओके. हो काम उरखली.
आ.
उरकली काम. आम्ही अ एक हे करत होतो. अ एक ट्रिप अरेंज करतो. तुम्हाला फिरायला आवडत?
हम्म आवडत की.
हम. म्हणजे आम्ही ट्रीपमध्ये वगैरे फिरत असतो. आमची आता एक ट्रीप राजस्थानला जाणार आहे तुम्ही इच्छुक आहात का यायला?
काय आहे तिथं बघायला?
तिथे एक लाँगेवाला बॉर्डर आहे. तर म्हणजे आप म्हणजे इथली बाई ती राजस्थानची आहे प्रॉपर. त्याच्यामध्ये आपण राजस स्थान साईट सीन जोधपूर परत हे तिकडचे जे काही साईट सीन आहेत ते आपण बघणार आहोत. आणि तिकडे लाँगेवाला बॉर्डर आहे जिकडे भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं. नाईन्टीन फोर्टी सेवनच्या वेळेस तर ते तिकडे जेव्हा युद्ध झालं तेव्हा तिकडचं जे टेम्पल आपण घेतलं क क कब्ज म्हणजे आपण कॅप्चर केलं. तिकडचा तो हल्स तोफखाना कॅप्चर केला. तिकडचे देऊळं जे आपण कॅप्चर केली म्हणजे मोस्ट ली आपण सीमा दर्शन करणार आहोत त्याच्यामध्ये. काही दिवस आपल्या आठ दिवसांची ट्रीप होती. त्याच्यामध्ये चार दिवस आपण डे करणार आहोत आणि चार दिवस आपण फिरणार आहोत तर मग आमचा असा ग्रुप आहे. चाललय आमच्या फ्रेंड सर्कलचा म्हणजे आमच्या बायका वगैरे आहेत. ते सगळ्याच आणि त्याच्यामुळे तुमच्या पण फॅमिलीला और इव्हन तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही पण चला आमच्यासोबत. आणि आपला एक दिवस जो आहे तो रक्षाबंधन आहे त्याच्या वेळेस तर तो रक्षाबंधन आपण ती कडे जवानांसोबत भारतीय जवानांसोबत सेलिब्रेट करायचा प्लॅन आहे म हेच सगळं आपण नव सोय केलेली आहे हां तर म तुम्ही आमच्यासोबत येत असाल तर चला त्या ट्रीपला.
हो का किती दिवसाच मुक्काम बीकाम काय?
मुक्काम आपला आठ दिवसांचा आहे आठ दिवस.
आठ दिवसांचा अच्छा अन काय-काय सोयी येते मग? हम्म.
सोई मग आम्ही फायव्ह सटार मध्ये तुम्हाला मुक्काम म्हणजे माय फाइव स्टार मध्ये वगैरे आपण मुक्काम करणार. आणि अ ह्याच्यामध्ये अ अ आपले काय तिथे आपल्याला एक दिवस तीनट म्हणजे टेंटमध्ये वगैरे पण आपल्याला राहायला देणार ते लोकं आणि अ जेवण वगैरे त्यांच्या कडूनच आहे ए सी बसेस आहेत आपल्याला फिरायला असं.
अच्छा.
ए सी बस वगैरे आहे तिकडे तिकडे फिरायला. म इथून जायचं आणि यायचं असं मिळून आपल्याला फोर्टी थाउजंड रुपी सगळा खर्चा आहे आमचा आठ दिवसांचा आठ दिवस राहणं वगैरे आणि तिकडचे जोधपूर, जयसिंगपूर वगैरे सगळे ते अ राजस्थानचे काही प्लेसेस आहेत. हवा महल वगैरे आहे तिकडे परत मोठं ह्या हॉटेल आहे तिकडे जो धपूर पॅलेस म्हणून आहे त्या पॅलेसमध्ये आपल्याला स्टे असणार म्हणजे एकदम चांगली आपली कंपनी पण चांगली आणि आपलं सगळं हे पण गोष्टी आहे त्याच्यामध्ये.
हम्म. चच छा छान आहे अजून कुठे-कुठे जातात तुमच्यासाठी ट्रिप? कंपनी तुमची कुठे-कुठे नेहती ट्रीपला कंपनी कुठे कुठे नेहते ट्रिप म्हणलं.
हा हा कंपनी कुठे नेहते ते म्हणजे आ आता आम्ही मागे रायगडला वगैरे जाऊन आलो. पुन्हा इकडे अ स सोमनाथला जाऊन आलो. पुन्हा आम्ही अ मा उ उज्जैन महाकाल वगैरे ते कडे जाऊन आलो इथे महाराष्ट्रामध्ये पण आम्ही छोट्या मोठा ट्रीप र क घेऊन जातो म्हणजे असं.
अच्छा हम्म.
म हा जो आमचा उपक्रम आहे हा खूप मोठा उपक्रम आहे. ह्या वेळेस तर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आम्ही तुम्हाला असं कसं सांगा त्याला तुम्हाला इंटरेस्ट असेल तर.
हो इंटरेस्ट तर आहे. आता ते आ आता किती अ किती लोकं घेऊन जाणार आहात तुम्ही तिकडं?
आम्ही आता जसं तुम्ही एक पंधरा वीस लोकं पंधरा ते वीस लोकांच आमचा ट टीम आहे. म्हणजे आम्ही क्लायंट बघतोय पंधरा ते वीस लोकं आम्ही घेऊन जायचं म्हणतो.
कुठून कुठून असणार तुमची ट्रिप चालू?
आपले इथूनच मुंबई पासून कारण मुंबईतलेच आहेत ना आपले लोकं. मुंबई वरून घेऊन जाणार आणि मुंबईला आणून सोडणार आम्ही तेवीस ते एकोणतीस ऑगस्ट आमचं प्लॅन आहे.
अच्छा एकदम किती लोक असता तुम्हीं त्या हेच्या बरोबर, ट्रॅव्हल्स बरोबर?
आमचं आम्हीं एक तिघ तिघं- चौघं किंवा दोन जण आमच्या ग्रुप मधले जे जसे जमेल तसे असतात लोकं. ज्यांना वेळ आहे, जे जाऊ शकतात वगैरे ती लोकं जाणार.
अच्छा. मग तिथं गाईड पण असणार का सांगायला सगळी माहिती द्यायला.?
हो गाईड पण असणार ना सोबत सगळी माहिती द्यायला. तुमची पूर्ण जबाबदारी से्फटी वगैरे सगळे आमच्याकडेच आहे, आम्हीं तुम्हांला व्यवस्थित घेऊन जाणार आणि घेऊन येणार.
चांगलंय आम्हीं कळवू तस तुम्हांला. आणि आणखीन काय तिकडची माहिती असेल तर मला सांगा तुम्हीं तोपर्यंत.
हो, हो. तिकडची माहिती हो मी तुम्हांला नक्की सांगेन. अ एकदा ट्रीप मग केली ना की, आपल्या सगळ्यांना सगळं व्यवस्थित समजतं म्हणजे कसं होतं आपल्या रेग्युलर धकाधकीच्या जीवनातून आपल्याला वेळ मिळत नाही एवढ्या रेग्युलर ट्रेसमधून. अशी ट्रीप मोठी अरेंज क ट्रीप करायला आणि अ जेव्हा असा वेळ मिळतो तेव्हा मग आपण संधी का सोडायची तर आपण जाऊन बघुयात. त्यानिमित्ताने चार नवीन माणसं ओळखीची पण होतात ना. आपल्या चार गोष्टी पण मार्गा लागतात, त्यामुळे मग चांगलं वाटतं आपल्याला.
हूं... त्याच्यामुळं बाहेर झाल्यावर फ्रेश पण होऊन येतं बाहेरचं कल्चर समजतं. गेलं ट्रिपला तर. हं...
ओके, ओके.
छान आहे तुमचा उपक्रम आमच्या ज गं गं. घरात विचारून कोण- कोण इंटरेस्ट असेल त्याला सांगते एकदम.
हो चालेल ना, तुमचा हा नंबर मी तुम्हांला अ अ सांगते सगळी माहिती अजून मी द्यायला तुम्हांला एकदा हवं तर कॉल करेन. आपण त्याच्यावरती परत बोलूया आणि मी तुम्हांला अजून चांगली माहिती देईन व्यव जे की, तुम्ही अजून चांगलं पीच करू शकता तुमच्या घरामध्ये.
हा तेच की, आता पावसाळ्यात किती कधी जाणार पावसाळा असणार ना तेव्हा.
हा आपण माझ्याकडे राजस्थानला एवढे कुठे पाऊस असेल ऑगस्टमध्ये. आणि सगळी सोय उत्तम आमच्याकडनं आहे ना, तुम्हांला म्हणजे तुमच्याकडे तिकडे फिरायला बसेस वगैरे आहेत आमच्या. आणि कार्स वगैरे आहेत अवेलेबल. हा आणि तिथल्या तिथे म्हणजे राहायला स्टॅकेशनच पण, आमचे चांगले फाईव्ह स्टार मध्ये वगैरेच आहेत त्याच्यामुळे तुम्हांला त्याचं काही टेन्शन नाहीये तसं तिथे गेल्यावर, तिथे गेल्यावर पूर्ण जबाबदारी आमची. इथून घेऊन जायची पण आमची आणि आणयची पण आमची तुम्हांला फक्त यायचंय सोबत.
हा, हा. औषध पाणी पण तुम्ही घेणार का बरोबर.?
हो, हो. औषध पाणी वगैरे सगळं आमच्याकडे असतं, आम्हीं घेणार बरोबर सगळं.
बघू सांगेन मी तसं तुम्हांला. सांगेन म्हटलं मी काय आ
बाकी तुमचं तुमचे छंद काय, तुम्हांला फिरायला आवडतं की नाही?
हो फिरायला आवडतं पण जास्तीत जास्त कुठं आम्ही जास्त अजून मी बाहेर गेलेले नाही ना, एवढं काय सांगता नाही येणार. मी आतापर्यंत आमच्या गावालाच फिरले.
अच्छा.
दुसरीकडे जास्त फिरलेले नाहीये म्हणजे मी अगोदर शाळेत असताना फिरले. आता आता नाही जास्त फिरलेली. हां हां, नवरा हौशी नाही असं. नवरा म्हणतोय,, झालं. इकडं. आम्ही, आता मी शाळेत असताना मी गेले होते ट्रीपला.
आता पुणे शिवनेरी किल्ला पुन्हा अजेंठा वेरुळ, महाबळेश्वर असे रायगड गड बघितले, प्रतापगड.
अच्छा म्हणजे स्कूल ट्रीपमधून का?
हा स्कूल ट्रिप मध्येच बघितले बरेच, आणि दौलताबाद भुईकोट किल्ला असं.
अच्छा अच्छा अच्छा, आणि मग तरी भरपूर फिरलात तुम्ही, म्हण महाष्ट्रामध्ये बरचसं फिरलात तुम्ही.
हो महाराष्ट्रामध्ये फिरले,, महाराष्ट्रा बाहेर पण जायचंय,, तिकडं काढता का ट्रिप तुम्ही?
हो महाराष्ट्रा बाहेर पण आम्ही घेऊन जातोय,,, म्हणून आता राजस्थानच मी तुम्हाला म्हटलं ना. राजस्थान महाराष्ट्र बाहेरच आ, हे मग तिकडे आपल्याला जाण्याची एक संधी आहे.
हा बरोबर आहे. हा.
घरी कोण कोण असतं तुमच्या?
आ.
घरी कोण कोण असतं तुमच्या?
घरी असतात आहेत सगळे आम्ही एकत्रित कुटुंब आहे. त्यामुळे सगळेच आहेत घरातले असे.
अच्छा, ओके.
हम्म, तरी पण आज अजून दुसरीकडे कुठं नेणार आहे का ट्रिप,, ते आता पहिली हे राजस्थानलाच घेऊन जाणार आहे.
आता राजस्थानला चं घेऊन जाणार आहे, त्याच्यानंतर मग आम्ही अ अ केलेत प्लॅन पण अजून तसं काय सध्या हे आमचं मोठं लक्ष आहे ना, मोठं गोल त्आहे त्यामुळे सध्या. त्यावर सगळे फोकस डाऊन. असं महाराष्ट्रामध्ये आम्ही छोट्या तर रायगड वगैरे म्हणा तर चालूचंअसता ट्रीप रायगडच्या. हरिश्चंद्रगडच्या चालू असतात, रायगडच्या ट्रीप चालू असतात.
कधी जाणार रायगडला हरि्चंद्रगड ला?
हरिचंद्रगडला काय, शनिवारी रविवार असतो आमच्याकडे हरि्चंद्रगडच साठी.
हो का, पावसाळ्या तर चांगला असतय ना रायगडला जाणं.
हो हो हो, पावसाळ्यामध्ये पण चांगलं असतं, थंडीत पण चांगलं असतं, उन्हाळ्यात पण आहे तसं. रायगड आता, पायरा वगैरे आहेत ना तिकडे त्यामुळे तिकडे. चढायला काही प्रॉब्लेम नाहीये,,, अडीच हजार.
आडीच हजार
अडीच हजार पायऱ्या आहेत रायगडला चालायला हो हो. आता मध्ये आमचा ग्रुप गिरनारला पण जाऊन आला, गिरनारला पण ट्रिप केली आमचा ग्रुप पल त्या मेंबर्सनी काही
हं रायग रायगडला म्हणजे तुमची ट्रिप गेली कसा एक्सपिरियन्स होता? किती म्हणजे वयोगटातल्या होत्या महिला होत्या जेंट्स होते?
एक वूमन होती जी पच्चवान वर्षाची होती आणि ती तेवढ्या पायऱ्या चढून वरती पण आली आणि खाली पण उतरली आणि ती रोपवेची पण सिस् टीम आहे पण काही लोक जे म्हणजे काही तरुण मंडळ रोपवेने खाली आली पण ती जी महिला होती म्हातारी ती बरोबर पां पाच च्या दोन अडीच हजार पायऱ्या चडून वर गेली आणि
बरं बरं.